हॅलो!
हॅलो नमस्कार मॅम हा कश्या आहे तुम्ही.
मी मस्त तुम्ही कशा आहे.
एकदम मस्त आहे हम् आज आपण सणांवर बोलूया का का आपले भारतीय सण जे आहेत ते लेल ना ह तेच म्हटलं आपले भारतीय सण पुष्कळच आहेत बारा सण समजा आपले वर्षभरात तर येतातच जसं काही हा श्रावण महिना सुरु झाला पावसाळा लागायला लागला कि आपल्याला सणांची सुरुवात होते नागपंचमी राखी दसरा आहे दिवाळी ये अ परत पाडवा आहे होळी आहे रंगपंचमी अक्षय तृतीया हे अ खूपच आपले सण आहे की नाही हा हा आणि ते सणां कडून आपल्याला खूप सारे संदेश पण मिळत असतात आनंद मिळत असतो जसं त्या नागपंचमीला आपण नागाची पूजा वगैरे करतो त्याच्यातून प्राणी संवर्धनभ नाकारना मारू नये कारण की ते कसं शेतीच आपले जमीन भुसभुशीत करता शेतकऱ्यांना त्याचा मित्र हो हा
वातावरण तस झालं ना किंवा
हां हॅलो हॅलो हॅलो
जाऊ
हॅलो आवाज नाही येते का मॅडम हा मॅडम आवाज नव्हता येत हॅलो
हा हा येतोय ना आवाज
हा आता येतोय
हा हा तर ते वा वातावरण झालं निर्माण ना कि लगेच आपल्याला त्या सणांची आठवण येते
हो ना तेच म्हटलं आणि
टीव्हीचा वगैरे आवाज आहे का तुमच्याकडे
नाही नाही माझ्याकडे तर कोणीच नाही बंद आहे सगळं
हा माझ्याकडे पण बंद आहे मग आवाज येतोय कसला तरी
फॅनचा सेल्फ कमी करते थोडासा फॅन वाटलं असत तेच म्हटलं हा नागपंचमीला कस ना आपण नागना वगैरे हे करतो पूजा वगैरे कर त्याच्या मार्फत आपल्याला एखादा संदेश मिळत तो हा हा किंवा नागांना आपण संरक्षण केलं पाहिजे ते सर्प आपले मित्रच असतात शेतकऱ्यांचे मित्र आहे तसच हा सर्प मित्र शेतकऱ्यांचे मित्र धरल्या जातात ना ते कारण की ते जमीन भुजबज ग शेतकऱ्यांना त्या तच पण आप बहीण भावाला राखी बांधते त्याच्यामुळे भाऊ पण बहिणीच्या संरक्षणाचं हे करतो कि बा मी तुमचं संरक्षण ेल त्याच्यात ना आप आपल्याला एक संदेश मिळतो त्याच्यात प्रेम वाढतं भाऊ बहिणींच आणि हे पण कोळी लोक पण राखीलाच आपली नारळी पौर्णिमा म्हणून सा साजरी करतात ना तर ह नारळ वाहतात आणि आपल्या दर्याचं हे करतात पूजा वगैरे करतात आणि त्यांना वर्षभर आम्हाला मास ते मिळो दे बा आमच उत्पन्न मिळ मिळू दे म्हणून एकांतात अशे हे आपले सण चालूच असतात दिवाळी ये दिवाळी आपण दिवे वगैरे लावतो हम छानशे रोशनी करतो कंदील लावतो फराळ करतो फराळामध्ये मस्त मस्त हं ह असतात लाडू करंजा
हो
डा वगैरे अस फराळाचे सगळेच पदार्थ असता फटाके वगैरे वगैरे उडवतो चकले असतात
फराळाचं कसं असतं आधी अ आपल्या आपल्या आधी आपल्या मुंला म्हणजे मुलांचीच घाई असते ते आई त्यांच झालं आपलं झालं की नाही अजून
हा
त्यामुळे ते आपल्याला पण करायचं हे होतं पटपट आणि तो आनंद वेगळाच अस तो फराळ करायचा किंवा म्हणजे तयार करायचा
हा घरच फराळा ते घरचच असतं ना आणि हा आपण कसं तेल वगैरे पण चांगलं वापरतोय हे करतो बाहेरच्याहेला आणि आपण जे कष्टाने करतो त्याची टेस्ट आणि त्याचा आनंद वेगळा असतो
आनंद त्याचा वेगळाच अस
हा आणि आपण दिवाळीच्या वेळेला कपडे वगैरे घेतो नवीन कपडे घेतो ते करतो दिवे लावतो देवाची पूजा करतो लक्ष्मी येऊ दे असं म्हणत असतो घरामध्ये
लक्ष्मीपूजनाला तर मोठं कार्यक्रम असतात तो लक्ष्मीपूजनाचा लक्ष्मीपूजनाचा मोठा कार्यक्रम असतो म्हटलं
हो ना हो ना लक्ष्मीपूजनाचा मोठा कार्यक्रम असतो मग हा तेच ना मग भाऊबीज असते
पाडव्याची पाडव्याची मजा वेगळीच असते
हं ह ह पाडव्याला गिफ्ट मिळतं ना आपल्याला हा हा
त्याची त्याच त्याची वाट बघत असतो आपण
ह तेच नवं ते आपल्याला असं किती आपल्या हातात असलं पण त्यांच्याकडनं मिळालेल गिफ्टची मजा वेगळी असते
हा ते काहीही असो हा काहीही असो पण ते ते आपण आणि ज जप
हा ते हा प्रेमाचं गिफ्ट असतं ना ते
हो हो हो
म तेच ना आणि कस दिवाळीला मग आपणही म मुलांना मामाच्या गावाला घेऊन जातो त्यांनाही आनंद होतो. आपल्याकडही येतात पाहुणे सगळे मस्त मजेने राहतात तस होळी पण आहे आप ल्या सने होळी आपण करतो होळीमध्ये पण आपण
होळी तर खूपच अं मोठी आमच्या तिकडे असते आमच्या गावाला होळी तर खूपच मोठी असते म्हणजे
हो ना मोठ्या साज मोठ्या पद्धतीने साजरे केले जाते ना हा तिकडे मग
घरात काही चांग चांगलं म्हणजे हे किंवा आपण ते होळीला आमच्याकडे बोललं जातं कि मी पुढच्या वर्षी म्हणजे ते होळीसाठी मोठ आम च्या हे दिन म्हणजे अ न आमच्याकडे कस पोखळन पोखळाची वगैरे झाडं तर मग त्यातलं एक झाड त्यांना द्यायचं होळी साठी असं मग ते वाज हा मग ते आमच्याकडे अशी प्रथाय की, वाजत गाजत ते आपल्याकडे येतात. हम्म. म आपण त्यांना चहा नाष्टा वगैरे सगळं द्यायचं. आणि म ते आप आपलं झाडय ते मग एक आपल्याकडून वाजत गाजत नेतात होळीसाठी.
हा हा हा.
आता आमच्याकडे ते एक प्रथाय. म्हणजे असं नवीन नवीन, एक एक बघायला मिळतय. आपल्याला असंय.
हा हा. प्रथ सगळीकडची प्रथा वेगळीवेेगळीय ना. आणि आमच्याकडे कस आधी होळीला म्हणजे अ ल जंगलातन वगैरे असे लाकडं तोडून आणायचे. पण आता कसय, जंगल पण नष्ट झाले. आणि कोणी जात नाही. प्रत्येक जण आता कामाला कामाला वगैरे असतं. मग आता काय कर त्यात वर्गणी वगैरेच गोळा करून, मग आता लाकूड आणून, लाकडं आणून आणि मग ती होळी वगैरे करतात. आमच्याकडे आता अशी, अशी पद्धत सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे, म नाही तर पूर्वी जायचं
हा, पहिल्यांदी तर कसं होतं माहितीय का? कि घरोघर जाऊन, लाकड गोळा करायची, आणि होळी करायची, शेवटचे दोन दिवस अं चोरून आणून ला तीकड ती हे करायचं. मग मग आम्ही
ह. ह.
हा आम्ही जागे, म्हणजे जागे राहायचं, जे ते घरी जागे राहायचं. कोण येतय की काय चोरायला काय लाकडं वगैरे, किंवा काय असेल ते, घरातलं घेऊ घराच्या आजूबाजूला असेल तर घेऊन जायचे, आणि ते होळी टाकायचे. म्हणजे अशी ती मजा, मजा असायची ती. हा. आणि हो आणि मोठी पालखी जेव्हा आपल्याकडे येते. मोठी तेव्हा छोटी छोटी मुलं, छोट्या छोट्या पालख्या कर तात. आणि म ते आपल्या घरी येत एवढं सु, एवढं छान वाटतं ना. प्रसन्न वाटतं, ते छोट्या पाखीला पण आम्ही मग अ म्हणजे असं आपण हे करतो ना, काहीतरी देऊन, असं त्या मुलांना तेवढी मजा, त्या मुलांना मजा येते तेव्हा. सुट्टी पण असते. आणि मग त्यांना पण ते आवडत. म्हणजे आनंद वाटतो त्यांना त्याच्यात.
आणि आपल्यालाही त्यात आनंद वाटतो ना. म असं होतं ना. हा तेच ना. आणि तस कस होळीच्या या्याच्यात, सगळे दुष्ट प्रवृत्ती जळून जाव म्हणून आपण प्राथना करतो. आणि त्या दिवशी गोड्याधोडाच पण करतो ना चांगलं. पूर्णाची पोळी वगैरे. हा. हा पुरणा च्या पोळीचा.
हो होळीत आपण ते देतो. आणि नारळ. पुरणाची पोळी. आणि तो नारळ. तो नारळ. नारळ नंतर प्रसाद म्हणून काढतात ना. तो इतका छान लागतो. भाजलेला नारळ.
हो ना, आणि तो देवाचा असतो ना. किती पण केलं तर आपण होळीला दे होलिका देवीच मानतो. ना. तो, हा प्रसाद तो वेगळाच लागतो. तो छान. आपण घरी भाजण्या पेक्षा असा तो तिथला मस्तच. हम्म.
सांगते ना तुम्हाला आता. सत्यनारायण पूजा असते ना. तर आपण तिथला प्रसाद आणतो. आणि तो खातो बघा. तर त्या त्याची चव वेगळी असते. आणि आपण कितीही शिरा घरी केला.
हा हा. तर तो वेगळाच लागतो.
ते मी कि तो भंडारा वगैरे असतो. तेव्हा आपण जे जेवतो ना. ते जेवण वेगळंच लागतं. छानच लागतं म्हणजे.
हा तेच ना. परत मग पाडवा वगैरे असतो. रंगपंचमी असते. ते पाडव्यालाही नवीन वर्षाची सुरुवात असते आपली हा पण मस्तपैकी गुढी वगैरे उभारतो त्या दिवशी गोडधोड करतो नवीन वस्त्र वगैरे घालतो की नाही आणि रंगपंचमीला आता मजा आवरच असत ते अजून एकमेकांना भरवायची रंग टाक य खूपच छान मजा वाटते त्याच्यामध्ये आणि हा, आणि प्रेम पण वाढतं ना, असे नाऽ त्याच्यात ते्, आणि आपल्याला,, हे म्हणजे संदेशऽ पन देतात, आता जानेवारी महिन्यात आपली संक्रांत वगैरे असते,, आपन तिळऽ तिळगुळ वाटतो, तिळगुळाचे लाडू वगैरे करतो. म्हणजे जे सण पण आहेत ना आपले, तर ते महिन्याऽ माणे बरोबर आहे, कारण जानेवारी महिन्यामध्येऽ अ थंडी वगैरे असते ना,, आणि हा,, तिळगुळ दोघे स्नग्ध पदार्थ ते आणि असे गरम पणे ना ते पदार्थ
तस सणावार हा सणावारनुसार ते पदार्थांची पण ती बरोबर राखणी केलेली आहे
पहिल्यापासून की अ थंडीत काय करायचं म्हणजे थंडीत जो सण येत तो तेव्हा काय करायचं आमच्याकडे तर गुळाची पोळी वगैरे करतात
हा आमच्याकडे पण गुळा्याची पोळी करतात त तिळ गुळा्याची करतात आणि हा तिळगुळ्याची लाडू वगैरे करतात पट्टी वगैरे करतात मग ते आपल्याला त्या थंडीमध्ये शरीराला आवश्यकच असतं ना ते म्हणून ते स्निग्ध पदार्थ आणि गरम असं आपल्या शरीराला थंडीत गरजेचं आहे म्हणजे त्या पद्धतीने ते आपले सण पण आलेले ज्या पद्धतीने आपलं हे येत ना महिने येतात त्या पद्धतीने वातावरण बदलत तसे बरोबर सण येत आता भोगी भुगीला आपण मिक्स भाजी करतो हो बरं चाले हा मॅडम तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं ह
खूपच छान वाटलं
हा धन्यवाद मॅडम करा परत कॉल मग